हॅलो हॅलो काय कारला स
आ बघा क्लिनिक मध्ये आलोय
पिकनिक मध्ये आहेसय मला वाटलं काय घरात आहेस वाट घरी कधी जातस मग. य आणि त्यानंतर भघती तर तारिख पूर्ण.
नाही नाही! राधा महोत्सव चालू केले. तिला फेल करून बाहेर काढली.
होय मग ते घ्याच्यावर कस. टाकलं ति ग्रुप वरती माझ टास्क कंप्लीट झाला म्हणून.
आधी आधीच झालेलं. खर नंतर ते अ हे करायचं होत ना. ते ऐकून टाईप करायचं होत बघ ते सगळं चुकीच टाइप केल्या त्यामुळे ते टास्क फेल केले आणि तिला काढले.
मग आता कस? आणि दुसऱ्या मोबाईल वरन करायला लागल्या.
अ राधा मोूहचा
तू कुठपर्यंत आलास.
माझं झा झालंय ते फोनचं.
कोणच झालंय ग? आता कुठ आल्यास मंड कुठल्या टास्काला आहेस?
तेच का ऐकायचं आणि टाईप करायचं. हम्म ह!
फालतुगिरी करण्यापेक्षा राहू दे तिकडं.
हम् हम! करत बसायला तर बसून बसून करणार.
कोणाला करायच एवढ्या जणना ग.
मला आणि भक्तीला. भक्तीचं पण आहेच ग.
भक्ती भक्ती म्हणली मला काय करू नकोस ऋतुददीला कर साक्षीलायकर साक्षीलाय कर म्हण मडव तुरी कोण कोणाला करू म्हणलं ग आ त्याला काय सांगितलंय पाच वेगे काल विचारलं
काल विचारलंस काल मला तर करतो म्हणालदीी
काल काय परवा विचारलय बघ मी मला आलता मग त्यावर मला एकदा साक्षीन फोन केलेली त्याच्यावर मी मी काही कुणाला केलो नाही मी आत्ताच तुला केलाय फक्त
करकीि तीस तीस कॉल झालं ना कि मग त्याच्या पुढं बाकीच
शधून आज व्यक्तींना कॉल करायचाय वाटत
नाही नाही आता आता ते नंतर रा नंतर आले परत अ सेम सेम लोकांनी केलं तर चालते म्हणून
हा सेमसेम लोकांनाच किंमत किती एकशे ऐंशी मिनिट व्हाला पाहिजेत
ह अ दहा मिन एकशे ऐंशी कुटुंबीनी दहा मिनिट दहा मिनिट
अगं तो तर टोटल सगळ्यांना कॉल करून एकशे ऐशी मिनिट कंप्ट व्हायला पाहिजे अस दधहा मिनटनां भघती म्हणली पाच वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना कॉल करायचा म्हणली
नाही आता चालते ना सूचना आली होती एकालाच केलं तर चालत फक्त इफेक्टिव्ह बोला म्ह
काय वे असुली तू एवढं स्टँडर्ड क वापसून बोलायला लागलेस
स्टँडर्ड स्टँडर्ड अग कारेकोर केलंस ना कोण त्यामुळे
असा आहे होयल बर बर
ह
त्याच्यात पॉश बोलायला लागतेय का
होय होय त्यात सूचना आलेल्या व्यवस्थित बोला
हो हो असं आहेय
हम्म तुला आता इचार करण इतरंजी मध्ये सगळीकडे ऑफररू आहेत
सली
कपडे ब्लाउज आणि साडी
अग त्या प्राची फॅशन मध्ये काही नसतंय मी बघून आलो एकदा दोनदा आणि असं काय एवढं प्रोफेशनल पण काय नसते गावट असतील सगळं तिथं
हम्म मी कधी गेलो नाही
मी कधी तर गेलतो एकदा त्या जागृती बरोबर गेलेलोच्याैतानी मॅन बरोबर मला आठवे ना ख गेले काय मला आवडलं नाही तिथं
अ साड्या कॉटनच्या साड्या त्यां चांगल्या असतात की
बघायला पाहिजे आणि् एकदा जाऊन
सडेला आवी संडेला येणारच नव तेव्हा तिथं पहिला क्रिमी क्रिएशन ला जाऊया मग ते कपड्यांच तेप तर त्याला कुठं नाही त्याचा डिझायनरला डिझानराला नाही शगुन ला शगुन
शगुनला पण आहे डिझायनर पण आहे कणीक पण बघायचं मग कुठं
आणि त्या प्र शेवटी प्राचीला पण भेट देऊया
येता येता येता येता रस्त्यात देऊया का
ह काय अडीचशे रुपयला कसलं तयार न विकाल्या बघूया की
फट पण घालते ब्लाज माझ तर काय साडीतच साडी नेसणे होत नाही असे काय आहे की ज्याला तुम्ही थांबू शकत कोणीही झाड कोणीही थांबू शकत नाही आपण कलेक्शन करून ठेवायचं का कलेक्शन कलेक्शन करून ठेवायच का बी प्रिपेर्ड
तुला तर गरच पडणार का होत
मी प्रिपेरड आहे
अ माझं काय माहत नाही खरं तुझ्यावर प्रिपरेशनची गर
हम् चालेल चालेल करू आपण आणि मला ते शिवून घेतलेलं बरं पडतंय का ते मला व्यवस्थित हेच होत नाही त्याचे एकतर स्लीवज हे होते नाही तर काय असंच असते ते सगळ्यात त्याच्यामुळे मी जादा तर मी ते हच्यावरच शिवून घेतले आता मी एक साडीवरच शिवून घेतोय छान शिवले ते पण
कुठं
तिथं शिवून घेतलं आहे ते एक जण तिने शिवलेलं
मी पण घेतल की तीनशे रुपये दिलोय साधच शिवले खरं
साधं नाही मी जरा मीडियम शिवून घेतलोय म्हणजे लई पण स्टँडर्ड नाही लई गावठी नाही मध्यम त्याला तिनी किती दीडशे काय एकशे साठ रुपये घेतलेलं
फक्त अस्तरच आहे काय
अग नवीन नवीन शिवणारी होणारी होती त हा
तू निेऊन दिलेलीस मग त्याच ते तू किती किती रुपयाला अस्तर आणलीस
मम्मी ना अ मम्मी अस्तर कितीला आणलेलं ग आपण अस्तर तीस रुपयेला हा तीस रुपयाला एक मीटर अस्तर
अग बाई तीस रु तीस आणि एकशे साठ मग किती
दोनशे रुपये
एकशे नव्द एकशे ह दोनशे रुपये परवडले की ग मग माझं माहती आहे का एकदम साधं एकदम फक्त बाहीत एवढी मोठी आहे जरा ते तुला त्याच कुठं दाखवून म
ते तुम्ही तुझा डीपी आहे कि डीपी आहे बघ हा ह नाही माझं एवढं नाही मी त्याचा गळा असा होडीगळ्या अस सारखा शिवलाय सोड आणि पाठीमाग असं कोयलीची डिझाईन केळल्या फक्त तिन बाकी काय नाही आणि प्रिन्स कटोरी खेडा त्याला तीन दीडशे रुपये घेत हो
कोयली तर लावली ना हो माझ कोयली नाही कोयला काय
कोयली लावली नाही ग कट केलाय तस शेप पाटीमाग
मग मी तेच म्हणाते कारण माझं काय नाही मागं मागनं गोल पुढण गोल काय नाही काढ डिझाईन आणि एक नॉड लावलं फक्त ते हे खांदे पडून येत म्हणून मॉलावलं मग
हा तरी पण घ्या अगं ते एक एक जण प्रत्येकाची रेट वेगळे वेगळे असेल
आता तीनशे तीनशे दुप्पट घेतली की
मी त्यात दोन बाऊज शिवून घेत असो आता ज ती लईत ल एकशे साठ सत्तर घेतल लई त्याला चांगलं शिवायला लागलं म्हणून त्या प ेत नाही मग व्यवथित अगदी परपेग ते मी त्या ह्याच्या ब्लाउज वरच येल्लो कलरच तिच्याकडे शिवून घेतलेलं की आपण त्या सा्याला रक्षाबंधनला साडी नेसलेलो त्याच्यावर
हा हा ह ह म्हणजे तुला असं काय एकदम
म हा ते ते तर मला एकशे वीस रुपयाला शिवन द्या तिनं
अगं काय मग थांब तुला आनून देतो माझं पण शिवून दे म्हणा मग काय ते नाही रतानी एक साधं पाहिला शिवून बघया
माझं नाखवट तुला माझं ना आखवत तुला फोटो पाठवतो
मम्मीचच शिवायचंय ोडा आता साड्याच माझं पण एक दोन आहे
हम् मग ती पनम शिवत नाही
अगं तू आता राधा म्हऊन तुला वीस वीस काय की बाई बारा तेरा तर ब्लाऊज बघ कमीत कमी सगळं बिघडवून दिल्या
बेूनल्या आणि त्या हिच्याकड येत होती नवे मध्ये कोणती आप्पूच्या मम्मीकड अर
ए बाई बाई तिने एकच ब्लाऊज शिवल्या ते मला बसलं नाही आहे पहिलं अजून बस
मग आपूकड जाऊया काय आपण द्यायला डायरेक्ट ती फॅशन डिझाईनिंग केल्या
हो हो तिचा तिचा पत्ता आता आपल्याला सापडेल का नाही गॅरंटी नाही
घ्यायचा ग लाग ह थोड
ती काय माहिती आता जर आदीपत झाली असेल तर काय आपण तिला शोधून शोधू पर्ंत आपण म्हातार आहे
ते तर आहेचच त्यामु काय विषय नाही बाकी आणि काय चाललंय
बाकी काय नाही बघ आता जाऊन जेवायचं मम्मी गेल्या याला
कुठे आता का पाराय नाही म्हणून
होय
मगज आज कसं झालं नाही अजून तिचं काय दर गुरुवारी करणारच आहे
सात
सात करणार आहे व मला वाटता आधिक महिना तेवढाच करणार होती वाटत
नाही अधिक म्हला तीन झाली त्याच्या अधिक झालतवरत आणि आता अजून एक अजून एक उरल आहे एक उरला असेल मला असं वाटते एक दो
हम्म हम्म हम्
मागच्या वेळेस तुमच्या इथं नाही मी कुठे केल
तू केरल्याशवाय
नाही मी मागच्या वेळेस तुमच्याकडे यायच्या आदल्या दिवशीच तिला सोडून आणतो म्हणे तवा बसतो म्हणा तुम्ही खरं मम्मी नको म्हंटली जा कारण मा जबरवरर येला अ परती हेयत का नाही अ मामी आहेत कणी त्या चव्हाण मामी
हम्
त्यांच्या बरोबर यायला मग कोण नव्हतो मग ती कणी मी जरी बसलो असतो आणि मम्मीला पण यायचं म्हंटलं असतो तर ती मम्मीला येऊ दिली नसती माझ्यासोबत परत आणि ते बस मदनेच बस चल म्हटली असती आणि मला एकटीला गाडीवरन यायला लागलं असत
होय ते पण आहे हम्म मग त्या पेक्षा जाऊन त्या चव्हाण मामी तिथं राहत नाही त्या वेळेला जाऊन का जायचं मोकळ काय त्यांनी पण करणार ते
त्यांनी पण करायच लागल्यात ग ते मम्मी सोबत
हम्म
होय त्यांनी नाम बरोबरच असते त्यामुळं काय करता येत त्या दिवशी पण त्यांनी तसच केल्या त्यांनी त्यांच्या बरोबरच गेलती कि ती त्यामुळं त्यामुळं अवघड झालं आम्हाला पण चल म्हणताना ती तिच्या बरोबर येइ त्याच्याबरोबर जाणार आहे म्हणली ल ते परतो मगणी हम्म रविवारी येतो मग फोन कर काय ते ठरव आणि फोन कर
ए होय होय अकरा झालीत की ग
ठिव काय मग
दहाच करायचं दहा मिनिट करायचं आणि परत करायचं वाटलस तर
चालतंय हा